काय चाललंय
आवरलं जेवण वगैरे तुझ नाही आवरलं अजून?
हा जेवण व्हायचंय अजून अगं मला ते भाजी गोळ्याची करायची होती पोराना त्यामुळे काय तर कर कशी करते गोळ्याची भाजी
गोळयाची ना हा मी सांगते की तुला हा- हा अगं जर तुला गोळ्याची भाजी सांगते करणार हायसना मग ते सांगते ते बेसनाच्या पिठाचे करायचे असतात. गोळे बेसनाच पीठ घ्यायचं ते आणि त्याच्यामध्ये मीठ चवीपुरतं थोडस म्हणजे कमी टाकायचं कारण की रश्यामध्ये पण आपण टाकणार असतो ना ते आदनामध्ये पण पाणी मीठ टाकतो ते मीठ पण आत शिरता त्यात त्यामुळ पिठात जरा कमी टाकायचं मीठ. आणिच लाल बुक्का टाकायचा.
हम्म, हम्म.
आणि किंचित सोड्याची चिमट टाकायची आणि ओवा जिरे थोडेशे. किंवा पूड असली तर त्याची टाकायची करून आणि ते मळायच अस हातानी घट्ट मळून घ्यायचं मग जरास तेलाच घट्ट म्हळून घेतलं की दोनच मिनटे एक दोन मिनटात लगेच भिजते लगेच करायला घेतलं तरी चालेल सांगतात गोळे कारण ते गोळे करेपर्यंत मळत भिजते हा छोटे करायचे कारण ते थोड्याची चिमट टाकल्यामुळे ते जरा फुकतात मग हा जरा फुकतात ना ते किंचित सोडा घालायच एकदम चिमटभर न कळत जास्त घातला तर मग ते उगीचच जास्त मग ते फुटून जातात आदनामध्ये
हा- हा- हा
घालायचं म्हणून आपला किंचित घालायचा पण त्यांनी मग ते जरा फूगायला मदत होते ना
हा- हा आणि समजा नाही वापरला तर सोडा नाही वापरला तर सोडा नाही वाप
नाही वापरला तरी चालतय मग जरा शिजायला थोडा वेळ लागतो ना हे कस फुगल्यामुळे जरा लव कर शिजतात मग
हा ते रस्सा त्याच्यात आत जाऊन बसतय ने
आत शिरायला मग वेळ लागतो ना
हा -हा -हा आणि मग गोळे वैग तळून घ्यायचे का
गोळे अ नाही आधी तेलात तळून घ्यायचे आणि आपण ते मसाल्याच अजून करायचं तयार कांदा टोमॅटो
हा
त्याच सगळं आदन तयार करायचं अ मिक्स तरला लावून प्युरी करायची आणि फोडणी करायची आणि त्या फोडणी- सगळं भाजून त्याच्यात पाणी टाकायचं गरम मग ते खळखळ खळ उकळलं की त्याच्यामध्ये ते- आपण गोळे केलेले असतात ना ते गोळे तळून टाकायचे ताना अ जरा असं मी मीडियम गॅस पण तळायचे नाहीत आणि एकदम मोठ्या गॅसवरर पण तळायचे नाहीत ह् आणि मग ते तळून अ-
असे तांबूस काढायचे का तांबूस काढायचे का
हा जरा असे तांबूस काढायचे
हम्म हम्म हम् बरोबर
हम् हम्म
आणि मग ते पोयच्यात टाकायच्या आदनामध्ये ते तळून काढलं ज गार वगैरे होऊ द्याच
इ तफे होता हा ते तळुन त्यात टाकले की
म्हणजे लगेच गरम असताना टाकायचे का ते गोळे गारू द्यायचे
नाही नाही लगेच टाकायचे
हा हा तेच विचारायच हा हा मगच्या बरोबर कांदा उभा कांदा चिरूण लिंबू वगैरे छान लागत असेल मग
हो खूपच छान लागतेय
अ रश्या सारखी लागत असेल मग
हम्म
अशीस की नाही मी बटाट्याचे करते ब रस्सा भाजी आपले बटाटे अस क नाही
हा हा
हा बट बटाटे आपले चौकोनी वगेरे नाही आपले नेहमी तर चटणी काळी चटणी लाल चटणी असं वापरते वेगळं काय नाही वापरत
हा लसूण आणि खोबर टाकायच
हा लसूण आलं लसूण खोबरं असं घालते मी फोडणीला
हा हा ते छान लागते बटाट्याचा रस्सा मग त्याच्याप्रमाणे तू पौष्टिक होण्यासाठी पालक बटाटा रस्ता पण करू शकतेस
हा हा म्हणजे त्याच्या म्ह पालक झाालायत ना
प्युरी करायची जरास गरम करायचं पाण्यात एक वाप द्यायची एक पान टाकून एक वाफ उकडलं की एकच वाफ द्यायची ते मिक्सरला लावायचं आणि त्याची पिवडी करून ती आदनाट टाकायची बटाट्याच्या आपण ते करतोयेत मग त्याच्यात बटाटाशीच व्हायचं ते पौष्टिक पण होतय मग
हम्म हम्म
परत शेवभाजी करतेस का कधी शेवभाजी
शेवजी नाही ते छोटे छोटे गोलगोल बटाटे असतात मग त्याची करते मी आलू दम आलू करतात अ दम आलू म्हणतात किंवा काहीतरी असं ते पण कांदा टोमॅटोची अशी हा थमकीी मी ते हच सांगायल का छोटे बटाटे असतात की नाही त्याचे घ ससाल काढायची त्याची आणि मग ते दोन घ्यायचे आणि आल्ल आपल हेच कांदा टोमॅटोच असतं का नाही ते म ऊभे चिरून मिक्सरला लावायचं आणि त्याच पेस्ट तयार करून घ्यायची त्यात आल्ल लसून घालायचं आणि मग ते आधी तेलामध्ये जिरे घालून म ते मसाला म्हणजे जे आपण मिक्सरला वाटलं की नाही कांदा याच टोमॅटोच वगैरे ते कढईत टाकून घ्यायचं मग हा आणि ते छान परतून घ्यायचं त्याला तेल सुटतय मग आणि तेल सुटलं की ते मग बटाट्यांची जी साल काढलेली असते ना आपण ते त्या चोडाची ते पण भाजून घ्यायचे जरा
हा हा हम
तेलामध्ये काय करायचं भाजी करायच्या आधी कडाईमध्येध्ये ते बटाटे परतून घ्यायचे जरा तांबूस असे आणि त्याच कढईत मग फोडणी टाकायची
थोडस
आणि मग मग हा तळून जरा तांबूस असे होऊ द्यायचे छोटे छोटे असतात ना त्यामध्ये होतात लवकर आणि तांबूस रंगवर असे हा आणि मग ते ह्याच्यामध्ये घालायचं फोडणीमध्ये कांदा टमॅटो पेस्ट आपण घातली ना कढाईमध्ये त्याच्यामध्ये मग ते बटाटे तळलेले त्यात घालायचे आणि मग चटणी मीठ आपल्या चवीनुसार घालायचं जरा अस गुळ किंवा मग गुळ शक्यतो वापरायच जेवणामध्ये म्हणजे कसं पौष्टिक आणि साखरेमुळ कसं आपण सगळीकडे साखरच वापरली जाते आपली त्यामुळे जरा गुळाच प्रमाण आपण जेवणामध्ये किंवा इतर काही आपण गोड वापरतोय त्यात गुळाचं प्रमाणच वाढावायच आणि मग पाहिजे तेवढा रस्सा असं पातळ घट्ट सर असं करायच ग्रेव जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही म्हणजे भातावरही खायला येईल आणि हा गरम पाणी घालायच ते ह्याच्यामध्ये कांदे टोमॅटो पेस्ट भाजून झाल्यानंतर चटनी मीठ घालायची आणि थोडसच घालेल फार पातळ नाही करायचं रश्या सारखं रबरबीत अस करायचं छान लागते ते बटाट शिजू द्यायचे मग ओल खबर आपण वरण घालू शकतो त्याच्यामध्ये किंवा मग जर तुम्हाला वाळयला घालायच असल तर ते भाजून मग मिक्सरला लावत त्याच्यातच टाकायचं मग
हम्म हम् हम् आणि अंड्याचा रस्ता कसा करतेस मग
आन अंढ्याचा रस्ता आपलं असच की ओलं खबर नाही वाळलेल खोबर वापरते मी त्याच्यामध्ये आणि आलं लसून हे मिक्सरला लावायचं कोथिंबीर आणि टोमॅटो घालायचा कांदा घालायचा मिक्सरला
तिळ
पेस्ट करून घ्यायची हा जीरे पण घालतो की
हम्म
आणि मग ते कढाईमध्येध्ये गॅसवर तेल ठेवायचं थोडस दोन पळ्या घालायच्या जरा चमचमी छान लागते ते थोडं थोडस रोजच्या पेक्षा जरा तेल जास्त वापरायचं म्हणजे आपण साधारण एक पळी वापरतो दिड पळी वापर पोरायच छोटीशी म्हणजे आपले पोह्याचे चार चमचे होता तस तेवढ तेल वापरायच ह आणि मग ते सगळ त्याच्यात परतून घ्यायच आपण जिरे टाकायचे आणि ती सगळी मिक्सर मधन काढली पेस्ट आहे ती परतून घ्यायची त्याच्यामध्ये आणि एकीकड अंड्या आधी उकडूनच घ्यायची जस आपल्याला आणि मग परतून झाल्यानंतर ते तेलात घालून तेल सुटेपर्यंत मग त्याला परतू द्यायच मग त्यात हे घालायच तिखट मीठ आणि झणझणीत पाहिजे असेल तर जरा जास्त तिकट घालायच मग लालबुक्का वगैरे थोडस आणि मग मीठ घालाय आणि अंडी सोडायच मग त्याच्यात आणि गरम पाणी घालायच
हम्म्
मग उकळी आली की मग खायला द्यायच किती पातळ करायच त्या आपल्याला म्हणजे अ बघायच त्याच कस पाहिजे तुम्हाला प्रमाण रबरबित हवय का रस्सा हवाय?
हम्म हम्म
हम्म् भातावर पण खायला येते मग रस्सा केले की हम्म् आणि कशाशी म्हणत होतेस तू
अम्म् अ ह्याची शेवभाजी कशी करतेस? हा ते शेवभाजी कि नाही सोप्या प्रकारे करायची ते कांदा टोमॅटो तूप हा तयार वरण टाकायची आमटीमध्ये
बर काय करायच त्याला आहे आमच्या शेव कीती दिवस झाल पडली सांग जरा करते एकदा
मग ते कांदा आणि टोमॅटोचच भाजून घेऊन अ हे करायचे पेस्ट तयार करायची हम्म् आणि ती ह्याच्यामध्ये भाजायची तेलामध्ये आपण आपण ग्रेवी भाजतो तशी हा ही पेस्ट भाजायची हम्म् आणि त्याच्यामध्ये सगळे लाल तिखट अ जिरे मिठ हि एक अ ह्याची धन्याची पूड टाकायची अम्म् गरम मसाला असेल तर गरम मसाला टाकायचा नाहीतर मग घरात आपण तयार करून टाकायच. लवंग, दालचिनी, वेलदोडे ते कूट करून जिरे, धण्याची पुड करून गरम मसाल तयार करून टाकायच त्यात
हा हा
हो आणि चांगल परतू न घ्यायच तेल सुटेपर्यंत पाणी घालायच. गरम पाणी घातल तरच तरच त्याला ह रस्सा चांगला होतोय.
पण मग ती शेव त्याच्यात विरघळत नाही का?
तथल आहे जिना चिकट आहे हम्म्
हॅलो, हॅलो, शेव विरघळत नाही का त्यात मगं
नाही ते वाढताना पण त्याच्या म वर अशी टाकायची.
असं होय.
हा मग आपण जेव्हा वाढायला घेतो ना तेव्हा ते वाटीमध्ये रस्सा घ्यायचा.
हा हा हा
आणि काढायच. त्याच्या वर कांदा, लिंबू, टोमॅटो वगैरे हा चालते.